ह
हॅलो.
हा झाले का काम?
हाव काम झाले.
हो काय चालू आहे?
काही नाही आराम चालू ये.
हो आज एकादशीच असेल ना?
आ.
आज एकादशी असेल म्हटल?
हो एखादशी आहे ना आज.
ह काही कार्यक्रम झाले की नाही मग?
आं?
कार्यक्रम झाले की नाही म्हटलं काही? गावातून दिंडी वगैरे निघाली काय हा गावातून दिंडी वगैरे काढली का म्हटलं?
हम्म, दिंडी निघाली ना लहान मुलांची.
हा हा शाळेतून.
हा शाळेत आमच्या घरामागे शाळा आहे लहान मुलांची कॉन्व्हेंट.
हा हा.
तिथून निघाली मग दींडी लहान मुलांची मस्त. विठ्ठल रोखमाई केले. वारकरी केले, पालखी
हा.
त्याचा डान्स केला विठ्ठल, विठ्ठलचा.
हा आज सगळीकडे विठ्ठल नामाचाच गजरच आहे ना आज. आज तर दुमदुमली पंढरी आहे सगळं.
हम्म.
आज तर सगळं टाळ, टाळ काही ते टाळचा आवाज.
टाळमृदुंगाच्या आवाजात गजर चालू आहे आज.
हो गजर चालूय आज जिकडे, तिकडे सगळा.
हम्म, मोबाईल वर आहे जिकडे तिकडे तेच स्टॅटस आहेत सगळ्याचे. कोणी विठ्ठाल बनेल आहे, कोणी वारकरी आहे, कोणी रुखमाईे आहे.
हा हा.
तेच स्टेटस आता आज सगळ्याचे.
हो तेच चालू आहे सगळ्या इकडे. हम्म, बरं आहे ना मग एक दिवस आहे किंवा चांगले आहे लोक त्याच्यात मग्न होतात समजा.
हम्म
अनं बाकीचे सगळे कामधंदे विसरून समजा एका दिवसात
चांगली गोष्ट हाय, तुम्ही गेले नाहीत का कुठं दर्शनाले
नाही, आम्ही जाऊ म्हटलं, शेगावल पण गर्दीही खूप आय. गर्दीच्यान नाय गेलो. पाच, सा, आठ, दहा तास लागतात दर्शनाले.
हो हो.
म्हणून राहू दे म, जाऊ म्हटलं आरामात देव, देव, देव काय जाग्यावरच हाय.
हा हा, नाही आजच्या दिवशी महत्त्व हाय ना आजच्या दिवशी महत्व हाय ना दर्शनाचं, म्हणूनच एवढी जत्रा जाते की दर्शनाले. देव काय जगावरच असते, पण मग महत्त्व हा ना, गर्दी त हाय, पंढरपुरात पाहा बरं आज किती? लाखो भाविकांची गर्दी आये.
पस्तीस लाख, पस्तीस लाख लोक हायात. अनं एकवीस किलोमी टर एकवीस किलोमीटर लाईन हाय म्हणता. दर्शनाची बारी एकवीस किलोमीटर
बा बा ब ब ब खूपच आहे मंग त
हाव
श्रद्धा हाय म ते लोकांची पाहा बरं म आता लोकंनी जरं अस विचार केला असता की नाही बा आजच्या दिवशी सगळचं जण जातात, आपण जाऊ नय कं ते. गर्दी होते. मग आज त देवाच्या ठीकाणी कोणीच नसतं गेलं समजा अस जर विचार केला असता त म समजा नाही असं काय, जायांचं म्हणजे जायांचं, गर्दी असो की मग ते काही असो मग
नाही, आपली एवढी कॅपॅसिटी नाही ना मंग फिरायची ही, तेवढी कॅपॅसिटीही पाहिजे त्याले
हा
आपलं काय, शेगाव जवळच हाय. म्हटलं कधी ही गेल की दर्श र्शन केला जातय. हूं, कधीही दर्शन होतय. गर्दीत गर्दी करायला नाय पर
हा हा नाही, आता कसं मग शांततेत दर्शन होतय. मग एक त आपण कसं नेहमी नेहमी जाऊ शकत नाय. अनं आता इ इतके वर्ष झाले एक त आपण गेलोचं त नाय. आणि वारी जर केली आपण तर पहिल्यांदा वारी करणार, वा वारी केली म्हटल्यावर आपल्याला दर्शनाची आवश्यकता असते. किंवा विठ्ठलाच दर्शन आप झाल पाहिजे. आपल्या डोळ्यांनी विठ्ठल पाहिला गेला पाहिजे.
वारी म्हणजे पैदल वारी, जे करतात तेच होते, आपल्याच्यान नाही होत. आता पैदलवारी शेगावची ही करताय. किती लोक करता इथे शेगावले पण, शेगाव एक लाईनी पंढरीच आहे म्हणता
हो, लाईनी पंढरीच हाय शेवगांव
हा, शेगावला इतकी गर्दी असते आज की, खूपच आणि पैदलच्या दिंड्या, पैदल वारकरी
हा, आता खूप गर्दी असणार. ह खूप महत्त्व हाय पण, आजच्या दिवसाचं खरंच
त्याच्यात लहान मुलं घेऊन गेलो त मंग अजूनच पंचायत होते.
हा हा
आपण त कसंही करू पण लहान मुलाच ज ते का म एवढे तास उभं राहिन फिरणं
एकदा पावसाळा आय ना आता पाणी चालू आय ना.
हा पावसाळा पाणी पावसाळ्याच.
हम्म, पावसाळ्याच्या हेन जमत नाय आता हे.
हम्म हम्म.
पाणी जर आलं तर मग कसं लहान लेकराची तब्येत वगैर बिगडायची भीती वाटते ना म.
हा.
हम्म. आता आपण त वल झाल चालते पण लेकर नायत वल झाले पाहिजेत ना म.
बी गोट्यात म
हम्म.
आले वाहिनी.
अजून काय म्हणता म बाकी?
आ?
अजून काय म बाकी?
बाकी काय नाय आता फराळाच झाल आराम चालू आय.
हा हा, हो आज तर आता सगळ्यांना उपवासच असेल स्वयंपाकाचं कामच नाहीये आज. आता मोठी एखादस म्हटल्यावर सगळेच हम्. लहान मोठे सगळे एकादस पकडतात ना.
हम्म, सगळेलेच आय.
हा हा आमच्या घरी पण तसंच आय मग आता लहान मोठे सगळेच एकादशी वरच येताता. आणि फराळाचं वगैरे झालं स्वयंपाक वगैरे काय केला नाय मग आज. आता मुलं शाळेत गेले होते शाळेतून आले आताच.
हाव काय, मी ही तसच केला आज शाळेतून आले त्यान फराळाचच केलं म्हटलं तुला पोळ्या टाकून देऊ काय जेवण करत काय तर नाय म्हणते.
हो मी स्वयंपाक करायचा म्हटलं हा लहान आय याने जर म्हटलं मी जेवण करणार मग तर मग म्हटलं वेळेवर टाकून देऊ म्हटलं मग गरम गरम दोन पोळ्या हे झालं त्याले.
म्हटलं मग मी त तस करणार लागली भूक तर टाकून देणार.
वेळेवर म. हो आता झोपेचा टाईम झाला झोपे
आ?
थोड झोपेचा टाईम झाला म्हटलं थोडस झोपाव वाटते ना दुपारी नाई.
हो पण आज झोपा नाय लागत उपासाच्या दिवशी.
नाय उपवासाच्या दिवशी झोपत नायत.
काय झोप नाय लागत म्हणतात, उपास पावन नाय होत मग.
नाय झोपी चला ते म्हणतो नाय. म आज भजन करा कीर्तन करा काय मस्त. कार्यक्रम ठेवा काय दुपारी म बाहेर झोप नी येत दुपारी संध्याकाळी पण भजन करा मस्त. तुम्ही अस करत अस्तान ना भजन वगैरे येत असतीन ना गाणे भजनाचे?
हो.
तुम्ही जातात का भजन, म्हणजे भजनाचे आहे का मग बाया आहेत का भजनाच्या?
नाय मी जात नसतो भजनात पण हायत करतो आल होत.
हा हा नाही मग ते कसं भजनाचां नेहमी नेहमी. गेलं म्हणजे कसं आपल्या मग गाणे वगैरे पाठ राहतात मग. तर मग ते कसं आपल्याला आवाज म्हणजे येतात ते चाल मग त्या गाण्याची नाही. तर मग कसं आपलं घरी बसल्या बसल्या थोडी पाठांतर होते.
नाही घरी बसल्या होतच नाही का घरी पण ते. आपल्याला जायला छान असायच्यात नाही ना कधी आता एक. दोन वेळा वर्षातून आला तर आला छानस.
हा
असं केल्या जाते म्हणजे हरतालिकेच्या वेळेस केल्या जाते. अगे कृष्ण जन्माष्टमीच्याकडे वेळेस ते. जागरण केलं समजा तर केल्या जाते.
हा
असे ऐकण्यात येतात तसं वर्षभर तर काही आपल्याला जायला भेट.
हा मग ते एक दोन दिवस एक दोन दिवस म्हटले की आपण मग ते पुस्तकात वगैरे पाहूच म्हणत ना मग. पण तसं म्हणत आहे पाठांतर नाही आता हे कसे. ह्या ज्या म्हाताऱ्या म्हाताऱ्या बाया होत्या यांना कसं लिहिणंचं वाचन पण मग त्या भजनात नेहमी नेहमी जात. समजा त्याचे ते बरोबर आवाज तो ते गाणं समजा शब्द कानावर पडतात तर मग ते.
तेले जरी लिहिता वाचताना आला तरी त्याच पाठांतर असत.
हा त्याचे शब्द ते बरोबर कानावर राहतात मग ते बरोबर आठवणून राहते ते गाण्याची. हे असं मला लागत ते मला लागते हम्म.
आपण किती पाठांतर केलं तर आपले होत नाही कारण आपण नेहमी नेहमी जात नाही.
हो हो
ज्याचा नेहमी नेहमी तेच ते असते त्याचा ते पाठतरावते त्याची चाल बरोबर.
हा मी म्हटलं आता पारायण करू आपण, पारायण करायचा विचार चालू आता. आता हे बाहेर गेले होते, बाहेर गेले होते हे. तिकडे मोत झाली तर मोत ववर गेले होते. तिकून आले म्हटलं अजून आल्यावर आपल्याला अजून मदातच उठा लागेल म्हटलं, मग म्हणून म्हटले मग. दिलं करायचं आता म्हटलं बघू दुपारी. भेटला वेळ तर मग हा दोन तीन तास मग सहज हा गजानन महाराजांचं.
हम्म
आपल्या दुसरं नाही होत काही तर मग म्हटलं मग एवढंच करू मग संध्याकाळी जर आल्या बाया तर मग बोलवु आपण. संध्याकाळी आले तर चल मग भजन करू जरासं.
हा
ह आल्या बाहेरत मग आता पहू आता. जर आले तर की मग म्हणु तेले या म्हणु बसू म्हणे जरासे दोन-चार गाणी म्हणून. तुम्ही तेव्हा देवाचं नाम स्मरण घेतलेला जाते मग
तेवढंच नामस्मरण होते देवाचं.
ह हा हो म्हणजे आता कस आता हे आता थोडा वेळ आहे दु परसात मग कसा झोप आता झोप होणार नाही म्हटलं अंगा का म्हटल. तिकडे बसल्या पेक्षा मग कसरी काम असलं की झोप येते की नाही मग. मंग रिकाम बसल्या ह मग. टकाच वाटते आपल्याला मग अंगटाकला की झोप लागतेच मग, ते तर असं आहे मग. ते मग म्हटलं त्याच्यापेक्षा मग पारायन करा मग. हा पारायन केलं तर मग कसं दोन चार तास असेच निघून जातात ना मग सहज. आता बारा साडेबारा एक वाजेपर्यंत बसल तर मग तीन चार वाजताच तीन चार वाजता अजून चहा बाराचा टाईम मग होते मग झाड झुड वैगेरे करायची मग?
हो तसा टाइम असा टाइमपास तर रोजचा जा आहे टाइम कुकडे निघून जातो. ते तर माहिती पण पडत नाही?
मग हा.
ते पारायन तरी केलं तर तेवढं नामस्मरण होते नाहीतर मग झोप येते. झोपलं की झोपाच वाटते.
झोपच वाटते मग झोपलं की अंग टाकलं की झोपच लागते मग. आणि र काम असलं की जास्त झोप येते काम असलं की कामात झोप नाही येत ना मग हम्म म्हणून म्हटलं रिकाम. रिकाम बसल्यापेक्षा मग कामात जरा जप
कामात तेवढीच झोप येत नाही हम्म
हो मग आता तसं करू तुम्ही करत असल ना पारायण वगैरे मग
हो मी काही म आठवण नव्हती मला?
हा हा
करीन मग माझ्या जवळ छोटस आहे एक दीड तासाच
बसा देवाच्या जवळ थोडंस.
हम्म आहे ना एक दीड तासाच छोटं आहे माझ्याजवळ मी करून टाकेन? संध्याकाळी चारला बसते की. हां ठीक आहे?